हॅलो!
हा आवाज येतोय का
हा आवाज यायला तुला आवाज आला.
हो हो येतोय थोडा अडकत होता हो जेवले तुम्ही.
नाही अजून जेवायला बघ आता काम चालू आहे जरा माझं त्याच्यामुळं हम्म. हो वेळ झाला काय नंतर येतात सगळे जेवायला. हम्म हा दोन वाजता.
बाकी मग अजून काय करत.
काय नाही आता पार्लरचच चालय ना आता जरा सीझन ऑफ असल्यामु जर असं क गिरायक पण कमीत त्याच्यामु आता जर असं क सीझन कमीच आहेता.
म्हणजे मेकअपच पण तुम्ही ऑर्डर घेताय का.
होय मेकअप च पण ऑर्डर असत्यात मला भरूर येतात मेकअप पण
ह् लग्नाच कस आता सीझन कमी झालाय ना.
हा लग्नाचा तर सीझन कमी झालाय पण परत हे असतेच की आपलं किर कोळ केस कटिंग वगैरे स्पेशल असत म्हणजे कस्टमर रेग्युलर गिरयक बायका करून घेतात हे कस्ट आयब्रो मना कटिंग ब्लीच फेशियल. हे काही किरकोळ कधीतरी करून घेतात आणि लग्नाच्या सीझनमध्येध्ये कस जरा जास्त येतात नाही. क्लीनअप ला फेशियल ला वॅक्सिंग ला आणि प्लस मेकअपचा आणि जास्त असते त्यावेळी
होय म्हणजे बाकीच ते म्हणजे नवरऱ आहे ती पण आणि बाकी तिच्या घरची पण सगळे असतातच.
हा ते पण म्हणून त्याच्यामुळे आणि त्यावेळीस जरा जास्त येते ना गिरायक आपल्याला
अ बाकी घरी कोण कोण असते.
घरी काय मिस्टर अ मुलगा एक आहे. काय आणि सासू सासरे आणि दीर दीर हम्म.
मिस्तर काय करतात.
मिस्टर आमचं सोन्याचं दुकान आहे म्हणजे सोन्याचं दुकान पहिला होतं पण आता नाही आता सोन्या दुकान मनातल्या कामालाचल त्यां
हा.
हम् जॉब म्हणजे एक प्रकारचं म्हणजे पेमेंट पगार महिन्याला पगार येतो त्यांचा पहिला आमचं स्वतःच होत जर आमचं नुकसान झाल्यामुळे लॉस जरा आला नाही म त्याच्यामुळे आम्ही बंदी केले. इथ आता ह्याच्यावर कोल्हापूर बेकरी शेजारी दुख दुकान आहे तिथंच असलात त्यानी पार्वती ज्वेलर्स मध्ये
होय बाकी सगळे बरे आहेत का?
हम्म सगळे आहेत घरी आहेत तुमच्या घरी कोणकोण असतय.
माझा मी आजी, मम्मी आणि भाऊ, भाऊ काय छोटा आहे माझ्यापेक्षा. म मी काय दोघं मम्मी काय जॉबलाच.
लहान आहे कितवी होय हम्म हम्म हम्म तूच तूच तूच मोठी आहेस.
हा मीच मोठी हाय, तो बारावीला हाय.
हा हा आणि काय मग आता कॉलेज आता हे असणार बंद असणार.
हा त्याच चालू आहे माझा अजून सुरू व्हायचाय.
सुरू व्हायचंय हां हा डिग्रीचं.
मग तोपर्यंत काय अस हा बी टेक च.
हम्म हम्म.
मम्मी काय मग.
आणि. हम् आणि मी नाही जॉबला नाही जात म माझं काय घरात माझं घर काम. प्लस हे पार्लर बाकीच मी बाहेर कुठे जात नाही के करायला.
घरात आणते मग ते बरोबर होतय असं ते वेळच भेटत नसेल ना.
नाही बाहेर जायला नाही त्याच्यामुळ मग काय घरी कस्टमर येतात मी बाहेर जाते करायला. आणि माझे म्हणजे घरात आणि जाऊन सेवा देते मी हे पार्लरच. अ फेशिल म्हणा मेकअप हे घरात. जाऊन आणि सेवा देतोय घरपोच आणि सेवा असत्या माझी बाहेरण जातोय.
घरा म्हणजे घरी पण जाताय वय.
होय घरी पण जातोय मी करायला म्हणजे येत भरपूर आहेत गे.
चांगलं असं काय तर पाहिजे म्हणजे व्यवस स्वतः जेणेकरून अस म्हणजे कुठ बाहेर जायचं अस केलं तरी पण जॉबला असलो म्हणजे नोकरीवर असता तर कसं सुट ती घ्या हे ते असं हच्यात काय प्रॉब्लेम येत नाही.
तर आपल्या घर सांभाळत आपण हे करू का.
होय घर घरचं पण होतंय आणि म्हणजे आपल्याला आपण काहीतर अस वेगळं करायचं असलं तर त्याला पण जरा टाइम तर भेटतोय.
टाइम तर भेटतोय वय आणि पोरांना पण वेळ द्या. पजे मिस्टरांना वेळ द्यायला पाहिजे याना वे जॉबचं त्याच नाही आपल्याला बाहेर गेलं तर त्या वेळी सुट्टी त्यांनी देत्यात त्यांच्या ह्याच्यात राहायला पाहिजे. आपण कस घ
त्यांच वेळ जेवढा आहे तेवढं आठ तास.
अस ते नाही म. त्यां जर असं नाही केलं तर मग त्यांनी लिमेंट कट करणार हेन तेन पैसे. तस घरात आपण बसून आपण हे सर्व करू शक
हो तुम म्हणजे तुमच्या इथ रेंज कमी येत्या काय असं नेटवर्क नसतय.
नाही आयडिया यायला पाहिजे म्हणजे येत्या येत्या.
हम् जरा जरा आवाज कटवालाय थोडा. आवाज कटवालाय हम्म.
ते दा मी बोलालोय घरी कस्टमर आहेका
हा हा हा! एकदमच असा आवाज कट झाला ना म्हणून.
त्याच्या हा हम्!
पूर्ण कटवाय लागलाय त्या रेंज कसं चाललं आल्या आणि पावसाचं वातावरण झालंय ना.
पावसाच्या वातावरणामुळ तस व्हायलय वाटत सारखं तसं व्हायलय परवा पण तस झालेलंय एकदा.
पाऊस, पाऊस आहे का तिकडं?
पाऊस पण इथं नाही आताता क कमी आहे जरा.
हॅलो! हॅलो! हॅलो!
हम्म!
तुमचा आवाजच ये ना म्हणजे तुम्ही काय बोलाय मला ऐकायलाच ये ना.
हॅलो हा ह अला
हो हो आला आला आला काय म्हणत होता?
नाही तिथं पाऊस आहे का म्हटलं?
हाय म्हणजे असं सकाळपासून जरं पडाय लाग वातावरण तर झाले म्हणजे काय असं मोठ त एकदम पडून बी जात नाही सारखं बारीक येते जाते येते जातेय.
पाउस.
हम्म! तेच की म त्यामुळच रेंजचा प्रॉब्लेम झालाय वाटत.
तची मम्मी काय घरीची असते काय बाहेर का जॉबला जाते.
नाही नाही ती जॉबला जाते की म्हणजे आपलं इचलकरंजीत कसं सगळं असं हेच यंत्रण माग आणि कापडाचच आहे सगळीकड मग ते गारमेंट मध्ये जात्या.
गारमेंट मध्ये जाते काय?
गारमेंट मध्ये.
हम्मम हम्म! आणि पप्पा वगैरे?
नाही पप्पा मी सातवीत असतानाच एक्सपायर झालेत.
होय ह ह. खर सॉरी हा हम हम हा.
इथं कसं जॉब म्हटल्यावर तेच आहे आपल्या इकडं इचलकरंजी.
वाघाचा जास्त करून म्हणजे चालवायला येते म्हणून गारमेंटच
हम्म! अन लेडीज साठी गारमेंटच. सगळ्या आता होय तेच गारमेंटलाच जातात सगळ्या.
हम्म सगळं आता इथं गारमेंटला जात त्याच्यामुळं काय काम भरपूर आहेत सोडा इचलकरंजी त.
हाइत पण असंच की असं म्हणजे कंपन्या असं नाहीत. असं स्पेसिफिक कुठल्या गोष्टीच्या आपल्या इथं म्हटल्या यंत्रमाग आणि कापड व्यवसाय कपड्यांचं दुकान हेच.
दुकान तर आता भरपूर जागोजा
होय झाडांचं पण असते म्हणजे ते यंत्रमागावर साड्या पण तयार करत्यात. पण काय असं जास्त पांढऱ्या कलरचं कापडच की.
होय पांढऱ्या कलरचे कपडे.
हम्म.. तुमच्या इथं पण असेल जवळ गारमेंट.
इथे जवळ आमच्या इथे भरपूर आहेत आणि माझं माझ्या मैत्रणी सगळ्या गारमेंटच आहे भरपूर आहेत.
हा, म्हणजे ते एरियाच म्हणजे, पूर्ण इचलकरंजीत सगळे एरियातच गारमेंट आहेत, मग ते कस आ- पला जवळ लेडीज ला पण कस कामासाठी-
होय, भरपूर इथं गार-
एक आ.. गेल तरी संध्याकाळी पाच पर्यंत असतय.
पाच पर्यंत असतय, हम्म आणि काम पण भरपूर आहे बायकांना इथं.
ते काम-
घरात पण काम देतात. हा, लेडीजांना घरात आता बायकांना काम मिळालय. घरात बसून पण बायका करू शकतात हे गारमेंटच.
होय, तेच कोरोना आल्यात- तवा कस जरा मास्क होत, पी पी इ किट होत आता शाळेचं हे गणवेश, युनिफॉर्म.
ते न्हव हे, शाळेच गणवेश तेन कनी शिवायला- भरपूर आता ते बायकांना ते पण भरपूर काम मिळालय, त्याच्या हेन.
तुम्हाला येतं का मशीन चालवता?
मला येतय, थोडं, थोडं येतय, खर मला त्यात का एवढं इंटरेस्ट नाहीेये, म्हणजे त्यात काय मला असं जास्त- म्हणजे वाटत नाही, मी हे माझं पार्लरच आहे ना, त्याच्यामुळ मला काय- ते एवढं गरजच पडले नाही.
व्यवसाय असल्यामुळे, मग ते काय र आपलं नॉर्मल काहीतरी- कपडे शिवायचं असलं तर तेवढंच की, बाकी कशाला?
अरे या, एकदा इचलकरंजीला जवाहर नगर मध्ये आमच्या घरी.
ह, येणार की, म्हणा अड्रेस फक्त म्हणजे- पत्ता माहीत -
हा, हा. आणि प्लस सोन्याचं पण म्हणजे दुकान आहे, मिस्टरांच म्हणजे कधी पण, तुम्ही काय पण तुम्हाला- पाहिजे असेल तरी पण या. आणि कमी रेटमध्ये आणि मजुरी वगैरे आम्ही लावत नाही, त्याच्यामुळे तुम्ही येऊ शकताय.
कुठ? इचलक- आपल्या इचलकरंजीतच हाय?
हा, इचलकरंजीत नाही -नाही इचलकरंजीतच आहे. अ.. जॉब. अ.. हच्यात की, कोल्हापूर बेकरीच्या शेजारी. लोले, लोले, लोले ज्वेलर्स आहे की नाही- लोले ज्वेलर्सला लागूनच पार्वती ज्वेलर्स हाय.
हा, हा.
हं, तुम्ही हा तुम्ही तिथे शकताय का आणि मग काय पण तुम्हाला पाहिजे असलं तरी, म्हणजे- कमी रेटमध्ये ब्रेसलेट आहेत. परत कानातलं वगैरे, चेन. चांदीच्या चेन पण आता चांगल्या ह्याजात आलेत.
होय, असं म्हणजे, बाकीच्या दुकानात कसं मजुरी ते लई-
हम्म, लय लावतात. पण आमच्या इथं कणी मजुरी घेत नाहीत मिस्टर, कमी घेतात. हम्म. या कि या, आणि मी माझ्या हेन कस, मी कमी कराय पण लावतो गिरायकाना, आता प्लस माझ गिरायक- सगळे जातात तिकडं.
तिकडच जाणार होय. तिकडल तुमच्या ओळखीन कसं जात असतील.
हूं जातात, जातात. त्याच्यामुळ गिराइक पण त्यांना कस हवी ती सर्व्हिस भेटते, परत आणि कमी मजुरी, त्याच्यामुळ जाक कस्टमर कस जातात.
परवडतय पण आपल्याला नयं बहेर कस जास् त दर घेत्यात ना, म ते निम्म पैसे त्यालाच जात्यात. वरच्यां ह्याला अनं सोन मग कमीच येतयं.
त्याच्यामुळ कस, परवडतं पण ते गिरायकांना.